काय चाललंय? कशी आहे?
ती बरी आहे मी पण. तू कशी आहे?
मी पण मस्त काय चाललय बाकी.
काय नाही आता जराशी रेसिपी करायची होती.
कुठली अग तुझा फोन आलेला मला तु तेच विचारायला कॉल केलेलास क काय
हा हा मि मघाशि एक थोड्या एक दिड तासापुर्वी केलेला तोच ना
हा बरोबर अगमि अ कामात होते म्हणुन उचलता आला नाही बोलना मि परत मॅसेज बघितला तुझा तुला दाळ तडक्याची रेसिपी पाहीजे होती ना
हा जरा तेच करून बघावि म्हणल तुझ्या स्टाइलनी म्हणुन
होय
हा रेसिपी सांगशिल का
हो सांगतेना लिहुन घेतेस का तु
हा
ठीके सांगते हे बघ पहिल्यांदा आपण अ डाळ तडका करायला जि डाळं घालणार आपण म्हणजे शिजवायला टाकणार म आपण आपल्या घरात जे कीती माणसयेत त्याच्यावरती आपण डाळ घेयची हंम्म
हा
तुरडाळ तुरडाळ घेयची एक कप एक कप मुगडाळ घेयची तीन कप पाणि हळद आणि मिठ घालायच आणि अशी अ त्याला अ जर पॉलिश केलेली जी डाळ येति ना पॅकेट मधली ति आपण वापरू शकतो त्याला दोन तीन शिट्यात ति शिजुन जाते म हे काय हे झाल डाळीच म्हणजे आपण डाळीच शिजवत घालणारे ना तेज
हंम्म
हा म ह्याच्यानंतर आपण फोडणीची तयारी करतो त्यावेळेस म आपत्याला आधि काय काय करायचय मि तुला सांगते पहीले एक कांदा बारीक चिरलेला दोन टॉमॅटो लसूण लसुण अ बघ जरा आता लसुनि डाळ तडका करायचा असेल तर लसून पण जात्स लागणार म दहा बारा लसणाच्या पाकळ्या एफ इंच आल मिरच्या दोन मिरच्या अगदी बारीक चिरून घेयच्या
हा
हा म तुलामि आत्ता मसाले सांगते अरे जिर राहीलच की जिरं हा आणि हे बघ मसाल्यांमध्ये आपण काय काय घेयच लाल तिखट जिरे फुड नंतर कत्सुरी मेथी घेयची चि नंतर तुला माहीतीये का तो तेज पत्ता असतो तेजपत्ता थोडी छोटीशी तुकडा घेयचा दालचिनिचा मग आता पहील्यांदा आपण काय करायच की डाळं धुऊन घेयची हंम्म तुला मी जे प्रमाण सांगित नाही त्या त्या प्रमाणात तू डाळी घे म डाळ तुर डाळ आणि मुगडाळ दोन तीन वेळा स्वच्छ धुन घ्यायची नंतर पंधरा वीस मिनिट भिजत ठेवायची भिजत ठेवल्यानंतर काय करायच शिजवत घालायची तो आपण काय करायचं हळद टाकून थोडंसं तेल टाकायचं कारण मग शिट्टी ज्यावेेळेस होती ना कुकरची त्यावेळेस मग पाणी असतं ल्या मुळं बाहेर उडतं ना मग तेल टाक तर उडत नाही
असं आहे मग त्याच्यानंतर काय करायचं कुकर मध्ये डाळ घालायची पाणी हळद मात्र सांगितलंच मी आता तीन चार शिट टॅकर आणि शिट्या शिट्या झाल्या की डाळ चमच्यानी थोडी घोटायची
हा हा
नंतर म काय करायचं एकाकड येत तेल गरम करायचं
हा
त्यात तूप घालायचं
हा
थोड तेल घालायचं जिरे घालायचे आणि जिरे तड तडले ना कि लसूूण घालायचा लिसून म्हणजे लसून तुला मी सांगितलं की दहा बारा पाकळ्या घे मग तो ऐक है ना एकदम बारीक चिरून घ्यायचा
हां
हम्म हा समजलं ना तुला इथपर्यंत
हा हा ठीक आहे समजलं
हांअ् म लसून परतायचा सोनेरी झाला ना! कि कांदा घालायचा म्हणजे कांदा पूर्ण असा गुलाबी होईपर्यंत अ अ परतायचा आता आलं आणि हिरवी मिरची घालायची.
थांब हा
तो मऊ झाला ना की त्यात तिखट धने जीरे पूड मीठ घालायचं. आणि पूर्ण परतायचं मण परतलं ना आपण कि मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतायच मग तुला माहित आहे आपण डाळ शिजवलेली आता ति शिजलेली डाळ मसाल्यात घालायची. आणि चांगलं मं असं ढवळून घ्यायचं मंग गरज वाटली तर थोडं गरम पाणी घाल म्हणजे माणसं आपल्या घरात किती आहे? त्याप्रमाणे
ठीक आहे ठीक आहे चालतयं.
हा आणि मग पाच ते सात मिनट उकळी येऊदे. जी तुला विचारायचंय का? काय?
अ कसं आम पिल्ल्ह्या तू डाळीला किती शिट्टया देती किती तुझ्या आणि किती दहावा कित्या बाईला
ते तीन
हा ठीक आहे चालतय चालतय
हम् हम् नंतर मग डाळीला उकळी आली ना
हाअ्ं
ही कस्तुरी मेथी चोळून घालायची त्यात म्हणजे एकदम बारीक करून घालायची
हा ठीक हे
हा आता मग तडका द्यायला काय करायचं एका छोट्या पळीत तूप गरम करायचं
हाअ्ं
जिरा घालाय आं लसूण, लाल तिखट घालायचं. मिरची घालायची. लाल बेड ती मिर्ची आणि गरम, गरम फोडणी द्यायची डाळीवर आणि वरून कोथिंबीर घालायची. मग झालं आपण मग गरम, गरम अं जिरा भाताबर किंवा असं तंदुरी रोटी किंवा भाकरी सोबत पण हे खाऊ शकतो. तो
हां ठीकय.
समजलं ना तुला? बाकी अगं तू दही तडका पण बनवते ना? मला पण सांग ना त्याची रेसिपी.
काय नाही आपलं दही असतं ना, तू कस घरी लावते का बाहेरून आणती दही?
नाही घरी लावती मम्मी माझी.
हा मग ठीक आहे. ते दही एका ह्याज्यात तुझ्या म्हणजे ह्याज्या नुसार घे तुला केवढ हव आहे तेवढं दही घे. ते फक्त थोडस फेटून घ्यायचं. चमचेने किंवा कशाने फेटू शकतीस ती फेटलं ना ते जरा बाजुला कुण ठेवायच त्यानंतर तु जेवढ दही घेत प्लस तेज्या थोड्या छोट्या क्वांटिटीमधी कांदा कापायचा एकदम बारीक
हा.
अ कांदा कापला कि, मग तो थोडे कढईत हाय ना कडीपत्ता घे. कडीपत्ता चांगला धुन घ्यायचा. परत एक ठेवाय कडईमध्ये तेल एकदम चांगलं गरम झालं ना, मग त्यात जिरा
आपण कडीपत्ता नाही टाकला तर चालतो का?
नाही टाकावाच लागतो त्यात. कसं मग परत फक्त आपल्या ह्याज्यात दही तडक्यामध्ये फक्त कांदाच असतो बाकी आपण काही टाकत नाही. म्हणजे टमॅटो वगैरे आपण काय टाकत नाही त्यामुळे कडीपत्ता आणि अ कांदाच टाकावा लागतो त्यात फक्त.
टोमॅटो का नाही टाकायचा?
कसं एक तर दही ऑलरेडीच आपलं आंबट असतं. कि कधी कधी असतं चांगलं पण जास्त करून आंबटच असतं ना त्यामुळं त्याला टमॅटो सुट होत नाही. हा मग ते कढई आपण ठेवली, तर तेल एकदम छान गरम झालं ना
थांब हळूहळू सांगतेस का? मला समजलं नाही, हळू सांग.
हा मग जी अ गरम कढईवरती तेल एकदम तापलं एकदम कडक तापलं ना, त्यामध्ये जिरा टाकायचा. थोडा जिरा आणि मग तो चांगला जरासा झाला जरास थोडस हलवून घे तो जिरा. तो झाला कि मग कडीपत्ता टाक म्हणजे दोन तीन पाकळ्या जरी असत्याल तरी चालतय. मग ते घातलस कि मग अ कांदा टाक. कांदा एकदम चांगला सोनेरी होईपर्यंत भाज आणि मग त्यानंतर ते जरा अस थोडा वेळ झाकून ठेव, एक जवळपास एक दोन मिनटं फक्त.
हम्म
आणि मग परत जराशी धनेपूड लाल तिखट आणि जिरे पावडर
हा
लाल तिखट परत अ धने पावडर असते ती आणि जिरा पावडर. एवढेच तीनच बेसिक मसाले. टाकायचे त्यात आणि चांगलं हलवून घ्यायच ते की अ एक सुकी मिरची असती ना सु
हम्म अगं मला मासा झाले परत सांगते का
मसाले का हा? च अ प जिरा पावडर
हा
अ धने पावडर
हा
आणि अ लाल तिखट
हा ठीक हाय हा हळद
हा नाय हळद नाहीच टाकत त्यात आपण
बर ठीक आहे
म्हणजे ते ऑप्शनल आहे तुला टाकायचं असेल तर तू टाकू शकतेस तस काय नाय पण मी टाकतच नाही होय असय.
बर
हा आणि म त्यानंतर त्यात ना एक सुकलेली लाल मिरची असती ना छोटीशीच.
आहा
ती थोडी ती फक्त अर्धी कट करून ती फक्त टाक.
हम्म ठीक हाय
काय? आणि म थोडस चाक मीठ आता हलवून घे ते सगळं. त्यानंतर फेटलेल दही होत ना आपल.
हम्म
फेटून ठेवलेलं दही जरावेळ त्या हे होतं गठला बोलतो ना तस होत. हा म ते चागलं हलवून घेतलं ना एक दोन तीन मिनिट त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आली ना म त्याला मस्त त्याला आपण ना तू भाताबरोबर खाऊ शकती भाकरी चपाती सोबत कशा सोबत ही खाऊ शकतेस तू.
बर ठीक आहे चालतंय मी पण बनवून बघेन आणि तू पण बनव मी तुला डाळतडक्याची सांगितली. मला मग फोटू पाठव बनवला की.
हो, हो पाटवेन नक्कीच.
हा ठीके चल मग म आता कामयत मला ठेवू का हा चल बाय